हा आवाज येतोय ना
हो येतो येत ये कश आहात तुम्ही
मस्त तुम्ही कशा आल हो हो येते क्लअर येते बोलूया बोलूया आपण कुठल्या विषयाची आवड आहे तुम्हाला
बाप मला तर वाचनाची खूप आवड आहे वाचन करते मी मला वाचनाची म्हटलं आवड आहे खूप वाचन आपलं असं हा एवढं हे नाही पण आपलं कामातून जसा वेळ मिळेल तस आपलं वाचते
चांगलं आहे ना वाचनाची आवड तर मला पण आहे म्हणजे मला साहित्य पण आवडतं मला कथा कादंबऱ्या पण आवडतात त्याच्यानंतर मला पुराणिक जे असतं ते पण आवडतं
मला हे सगळं म्हणजे जस जे छान वाटेल वाचायला जे बरं वाटेल ते सगळ्या गोष्टी
हा म्हणजे मी लहानपणापासून तर बघ घांना मी तर म्हणजे मी जे वेळेला चौथीला होते ना अ त्यावेेळेला मी बायबल वाचलेला आहे म्हणजे हा म्हणजे कस माझे वडील शिक्षक होते हा माझे वडील शिक्षक होते तर ते वाचायचे आणि माझ्या वाचाचा एवढा स्पीड असं असायचं ना कि वडील खटोवर झोपून वाचायचे आणि मी खाटेखाली हळूच बसायचे कारण ते मला वाचून देत नव्हते तेवढ्या लहानवयात म्हणजे अस काय ते कथा कादवते का हम ते नसतय तर मग ते ते ते अ समजत नव्हत ना त्यावे एवढ पण मला वाचन भयंकर म्हणजे आदाशासारखं जे काय असेल ते वाचून घ्यायचे तर त्या वेळेला मग ते वडील झोपले अवडून झोपून वाचायं तर मी खाली बसून आणि मग त्यांच पान पलटपर्यंत माझं वाचून झालेलं असायचं एवढं फास्ट म्हणजे त्यांना आलं दमयंती कादंबरी किंवा ययाती हा स्वामी म्हणजे ह्या आम्ही सेव्हन ए टू ला असतानाच अशा वाचलेल्या आहेत
बाव परे मग ते कस म्हणजे तेवढे आकलन शक्ती पण पाहिजेलं
हा आणि आता कस होतं ययातीची वगैरे वगैरे जात ते त्यांचं मग ते देवळ आणि सरमिष्ठा वगैरे म्हणजे ती एक गोष्ट पद्धत होती कि त्यांची ना राजा राणी हाआवडते म्हणजे ते मलाम अजून आवडायला लागलं बायबल डोक्यावरून गेलं मला कळत नव्हतं काय वाचायचं काय हा त्याच कसं ते यशूच्या हा मग ते कहाण्या तो घोड्यावरून आला घेऊन घे म्हणजे अजून पण पण मला मी त्याच्यानंतर काय पुन्हा वाचलं नाही ते पण ते ययाती ती वगैरे म्हणजे अजून लक्षात आहे म्हणजे ती त्याच्यामध्ये ती देवयानी होती ती शर्मिष्ठा होती आणि मग ती त्यांना त्रास द्यायची त्या राजाला वगैरे असं मग ती मला गोष्टी रूपना मग मला ते आवड वाटते वाचायच वाचायला की कधी एकदा पुढं पान येते असं वाटायचं हा आणि नं तर मग जसं अ-अ-अस मला कोणी खाऊला वगैरे पैसे दिले ना तरी मग मी त्याच्यानं चांदोवा यायची बघा नमस म्हाम म्हाम म म चित्र असायची दिवाळी असायच गृहशोभिका नंतर म्हणजे जशीशी मोठ यो म्हणजे चांदोबा यायचे म्हणजे कोणी पैसे दिले ना कि तेे ठेव जमून ठेवायचे आणि मग अ बस सँड वर जा मंमिळायचे तेव्हा काही गावात वगैरे स्टॉल नव्हते तन म बस स्टँड वर कधी गेले की ते मग चांदोबाघ्यायचे किंवा राजा राणीच्या गोष्टी ते अस ते हिमगौरी आणि सातबुटके किंवा असं म्हणजे काही असं जे छोटी छोटी गोष्टी हा मग ती खरेदी करायची पुस्तकं मी आणि मग घ्यायची आणि मग जशी मोठी मोठी होत गेली तशी तशी थोडी आवड मग त्या गुलशननंदांच्या हा हिंदी कादंबऱ्या वाचाल लागल्या म्हणजे मग नंतर मग रामायण महाभारत म्हणजे असं एक की एक जसं जसं एज होत गेलं आपली हा आपली थोडी डेव्हलप होत गेल्या त्यात्या
बुद्धीनुसार जस आपलं अ
अ जुनी बघा मी जर झाडू मारत असताना मला जर एखादा्या कागदाचा तुकडा भे भेटला तर तो पेपराचा असूदे किंवा त्याच्यावर काय ते पहिल मी वाचणार त्याच्याशिवाय तो कचरा तो तिथेच बस
जा हो हो हो सेम माझही तसच तस म्हणजे का काही दिसेल ना त पहिलं वाचायच त्याच्यात कायहे रेट म्हणजे काय चा आ टाक टाकाऊ की टिकाऊ ते बघायच पहिलं आणि मग
हा मग तो कचरा पण टाका पण म जे काय असेल ते पहिले मी वाचत बसते मग माझे मिस्टर ओरडतील व मुली बोलेल काय हे तुझं म्हणजे मला ती आवडच आहे वाचनाची नंतर आता चष्मा लागल्यामुळे आता नाही एवढं म्हणजे कस थोडा त्रास होतो किंवा पहिली कशी आणि मग ते अंधार मेणबत्तीवर जर लाईट गेली मग तरीहि मी माझं वाचन ठेवत नसत, आणि मला जेवायची पण शुद्ध नसत वाचनाच्या पुढे, म्हणजे मी माझ्या मैत्रिणींमुळे वगैरे केले ना तर त्या काय करायच्या, त्या पहिल्यांदा प गोष्टीची पुस्तकं वगैरे काही कादंबऱ्या कथा असतील त्या लपून ठेवायच्या की हिच्या हातात मिळाला तर ही आपल्याशी बोलणार नाही मग काय. हा म्हणजे म हा, म्हणजे मला जेवणाची पण शुद्ध नसायची जर मी वाचायला बसले ना तर म मला काहीच कोणा लागत नसत मग ते, मग ते पूर्ण जेव्हा पुस्तक पूर्ण करीन त्यावेळेला मला ते समधान वाटेल, काही गोष्टी नंत तर मग ते कथा वगैरे वाचून थोडं म्हणजे टेन्शन पण यायचं, की असं पण वाचतू शकतं का समाजात जात किंवा मी ते एक वर्णन वाचलेलं, जर्मनीचं एक युद्धाच वाचलेलं अह त्यावेळेस म म्हणजे मला ते खूप म असं पण होतं का अह किंवा बांगलादेशाच हा बांगलादेशातल्या ज्या स्त्रियांचं जे होतं ते, ते वाचलेलं मी ते वर्णन पुस्तकाचं नाव आता माझ्या लक्षा त नाय हम्म म्हणे अजून एक मी वाचलेलं, की अह कुठलं होत ते पुस्तक काहीतरी काटेरी वास्तूला हा, सोनेरी वास्तूला काटेरी शाप असं एक होतं अम ती लेखिका म्हस ते करणार सुधाचंद्रन सुधाचंद्रन. तर त्यांच्या बघा तुम्ही, त्यांच्या पण कादंबऱ्या ना खूप छान असतात. हा. प म्हणजे त्यांच्या ज्या वाचतो, ना आपण त्या मनाला एकदम असं वाटतं की आपलंपणाच आहे काहीतरी त्याचे दुःख बोला काय, तर त्याच्या पन म नंतर जेवढ्या वेळा मिळायची ना मला पूस्तकं त काय मी लायब्ररी जॉइन केलेली, त्यामूळं त्यांची जेवढी पूस्त क असायची ना तेवढी मी घ्यायची, असं मला खूप म्हणजे मला अजूनही वाचनाचं कुठेही दिसलं, काही म्हणजे ते काही असू दे ते वाचतच बसते मी, आणि वाचण्याने कसं नॉलेज वाढतंच ना
बरोबर, बरोबर खूप आवड, मी आता सध्या माझ्या वाचनात इथून येऊन गेलो होत, पु ल देशपांडेंच व्यक्ती आणि वल्ली त्याच्यामध्ये इतक्या तीन चार त्यांनी, हा हा म्हणजे हा मिश्किल आहे, कारण पण प्रत्येक म्हणजे व्यक्तीच्या स्वभावा ची रेखाटणी त्यांनी इतकी छान प्रकारे केलीय ना की अगदी आपल्या समोर ती व्यक्ती उभी आहे आणि आपण म्हणजे त्याच्याशी संवाद साधतोय अशा पद्धतीचं पूलांचं लेखन आहे खरंच अगदी खूप छान वाटत म्हणजे, वाचायला हा, ऐकायला समाधान वाचन करून पण समाधान वाटतं आपल्याला कि हा आणि अह हास्य रस आहे त्यांच्या लिखाणात म्हणजे
अं, आणि ते व्यक्ती पण थोडे अशे मिश्किलच आहेत आणि माझ्या कॉलेजच्या जीवनात आम्ही अह पिकनिकला गेलेले बॅगलोर ला त्यावेळेला रेल्वे- स्टेशनच्या इथे ते म्हणजे असे बसलेले होते लिखाण वाचत, त्यावेळेला मग सगळे आले होते पुलं, पुलं पण आमही गेलो पन त्यांनी एवढ म्हणजेऽऽ दूलऺक्ष केल, म्हणजे अस नाही की स्वतः आपण कोणतरी आहोत. तो काय अहंकार ते काय असऽऽ काहीच नव्हत, त्यांनी बघितलंच नायआमच्याकडे. काही ते त्यांच्या ह्याच्यातच आपल्या छंदातच होते लिहिण्यात आणि ह्याच्यात. हाऽऽ
तुम्हाला ते तेवढं जरी दर्श शन मिळालं, आता तर ते दूर्मिळ आय सह म्हणजे असं अंऽऽऽ
आता मग सगळी लोक जात होते. पण त्यांचं काही ध्यान नव्हतं ते त्यांच्या ह्याच्यातचऽऽ
त्यांच्या ते,,, ते कशी एकदा तंद्री लागली त्यांची लिखाणाची वगैरे की,,, ह ते त्यांऽऽऽ त्याच्या हेच्यात असं नाही-नाही-नाही. कधीच नाही. कधीच नाही. ते एखादं अ म्हणजे. दृश्य त्यांच्या समोर असेल तर. त्याच हबे हूब त्यांच्या म्हणजेे रेख खाटण हे त्यांच्या म्हणजे तंद्री लागली एकदा कि. ते लिखाणाची किं म त्याच्यावर. त्याच्यासोबतच ते तासन-तास म्हणजे. आपण कसं आता आपल्याला वाचनाची तद्री लागली की. तास-तास काही भांडण नाही. अशा-अशा प्रकारचं. असं त्यांचं लेखन. अजून काय वाचन केलं कविता वगैरे काय किंवा.
कविता मी पण करायची. थोड्या बहुत बोलायचं म्हणजे ज्या वेळेला कॉलेजला. ते त्या वेळेला करायचे कविता किंवा मग नंतर मग. हा चारोळ्या किंवा छोट्याश्या कविता किंवा आमच कॉलेज वार्षिक यायचं ना वार्षिक. एकदम मी लेख दिलेले. एक-दोन-वेळा कविताने. पण मग नंतर माझ्या लग्नानंतर माझे मिस्टर. तेना ही आवड नव्हती अजिबात. मग त्यांच्या डोक्यावरून जायचं सगळंच. म्हणजे वाचन वीषय माझं. त्यांना हे अजिबातच नाही आवडत. त्यामुळे मग ते मी काय तंदुरी लागली की. ते काय की ते वेगळा विचार करायचे. कि काय गेली ते काम. दोघांच काय झाल अस का. म्हणूनच ही लिहित बसले काय. वाटायचं त्यांना. मग मी तो. नादच मग सोडून दिला. म्हणजे लग्नानंतर तो छंदच माझा गेला. पण वाचायचं अजूनही आहे. पण मग लिहायचं काय वगैरे ते सगळं डोक्यातून गेलं. पण मी करायचे. छोट बहुत आणि म्हणजे आहेत माझं एक आहेत माझी डायरी. मी त्या्याच्यामध्ये मी माझ्या सात-आठ तरी कविता केलेल्या आहेत. त्या आहेत. काही नाही बघितलं. हा. आ. लपवून पण ठेवलं. हा माझ्या मुलीनी बोले मम्मी तू छान लिहायचीच वगैरे. पण नाही म्हणजे. ते गेलंच, नंतर कस जबाबदारी आल्या, हे आल्या ते आल्या, माइंड मधून पण ते गेलं. नंतर कसं आपली काय जबाबदारी आली घरातली की, ते हे करायचंय, ते करायचं हे, ते म्हणजे ते अ गेलच, छंद माझा तो गेलाच.
असं जोपास अ म्हणजे आपले छंद आपण जोपसले की, आपल्याला बरं वाट त ना, हम्म.
झालं का वेळ आपला? हा. हा ठीक हाय. ठीक हाय हा. न अजून म्हणजे तुम्ही सांगते ना किंवा आता मी माग अ संभाजी महाराजांच्या जीवनावरची ती का आ कादंबरी तरी होना, आता नाव नाही. राम राम छावा. आता ती मी जी मी छावा पण, माझ्या मनाला एवढी भावली ना ती म्हणजे त्याच्यातलं ते वर्णन आणि मग त्या, संभाजी महाराजांना जे हाल हाल करून म्हंजे ते मारलं मी हे म्हणजे हा, म्हणजे आपण जर छावा पिक्चर बघितला तर त्याच्यात दहा पर्सेंटेज पण नाही दाखवले की, जे त्यांनी भोगलं आणि आपल्यासाठी. ते केलं ते.
बरोबर बरोबर. काहीच नाही प ते चित्रपटात तेवढ्या पुरत ते म्हणजे अस म्हणजे वेगळ्याच स्वरूपात थोडस. दाखवलं जात पण खऱ्या आयुष्यात फा वेळ्या गोष्टी आहेत त्यांच्या.
हम्म बरोबर आहे. तर ते म्हणजे मी हा ते पण मी पूर्ण वाचली मग ती वाचून पण मला अ म्हणजे कस एक दुःखच झालं मला. की कशा प्रकारची लोक होती कशा आपल्याना किती चांगल्या प्रकारच जिथ जपतोय आपण आणि किती चांगलं स्वातंत्र्य आहे. आणि त्या लोकांनी कसं काय केलं.
ठीक आहे ताई ही तुमची वाचनाची आवढ अशीच चालू ठेवा छान वाटलं.
आणि अस मग मी वाचनाबद्दल बोलायला लागले की भरभरून बोलतच राहते. अहं अहं ओके थँक्यू थँक्यू ओके.